हा हॅलो! हा काय चहा तेन झालं की नाही?
हा चहातेण झालेय, बघा तुमचं झालंय? होय. बरं आहे काय म तब्ब्येत तेन? हाय बघ. त्या
हा हा हाईत हाईत बरायत. स चाचं
आमच्यात पण बरेेत बघा सगळे.
हा हा मुलं बरेत.
म हाईत बघा, खेळायला गेलाय, एकटी झोपल्या आता.
हा हा ह सुट्टी
हम्म सुट्टी.
हम्म.
म काय कर ताय घरी
काय नाही, हाय हेच की. सांडगं हे ते.
होय. सांडगे बनून म्हणजे उन्हायच्या ह्याच्या सांडगी तेन बनवतो. होय, होय, मग म्हणजे कुठल्या-कुठल्या प्रकारची. प्रकारची बनवता सांडगी तेन.
हम्, कवाळूचं, शाबूचं, बटाटू. अ लांबडं सांडग. डिस्को.
होय.
हा.
मग ते कवळूचं कसं बनवता.
कवाळूच शाबू हे करून घ्यायचं भिजवून घालायचं रात्री भिजत. आणि कवाळू. पण हे करून खिसून घ्यायचं. नाहीतर मिक्सर लावायचं बारीक हे करून आणि मं नंतर. नंतरन. पातेल्यात हे करून पाणी उकळून ठे उकळायला ठेवायचं, आणि शाबू शिजवायला घालायचं.
हां.
ते घालायचं कवाळूच ते सगळं हे.
खीस केलेला हां आणि मग
मग ते शिजवून घ्यायचेय उकळी मारायच च झालं शिजतंय ते घे म्हणजे चम त्या चमचाने घालायचं.
हा हा म्हणजे आप पण रेग्युलर शाबूचं कसं कर
हा हा कवाळूच घालायचं नुसतं, शाबू तेवढ शिजयसतत ते घालायचं कवाळू.
हा हा मग बटाटू पण त्याच प्रकारचे करायच घालायच काय? हा हा.
करून घ्यायचं शिजून घ्याय चं आ नंतर मग खीस करून ते हे अ हे करून घ्यायचं खिसून हे करून घ्यायचं बटाटू
हा हा.
त्यात घालायचं. उ ते कुकळे अन यायच अन झाल ते पण चमचान घालायचं
हा हा.
अन मग ते डिस्कोचं कस करत ता दळून आणू
होय होय. दळून आणून कर ते तांदूळ हे करून आणायचं, शाबू घालायचं त्यात.
मग त्याला तरी पण, म्हणजे, अस हे असल की, प्रमाण काहीतरी असलं ना?
कशाला? व्हय असं किलोवर हायेत की, किलोवरत स्वीकारायचं.
अ व्हय ना किलोला शाबू किती घालतात? तुमी.
असं. अंदाजे घातलं चालतंय. अर्धा किलो, असं ते असं
हा, हा. म ते दळून आणायचं
हा. दळून आणायच मिक्सिंग करून
हा.
आणि म नंतर काय करायच हे पीठ हे करायच मापून घ्यायचं एक पातेलं घेतलं आणि दोन पातेलं पानी घालायचं. डब्ब्ल घालायचं. हा, जास्त, कमी झालं असं हे व्हते मग कमी झाल तर जास्त घट्ट
हा, बिघडलं कां नाही, मग ते व्यवस्थित होत नाहीत. नै?
आणि मग जास्त पाणी झालं तर मग पातळ होतय म ते मोडायला भुकणं व्हायला होतात ते
हा हा.
हं मापूनच हे घ्यायचं हाय, एक पातेलं घेतलं तर दोन पातेलं पानी घायच
हा.
पानी उकळाला ठेवायचं. त्यात हे घालाय च पापडखार, मीठ घालायचं. कलर पायजे असलं कलर घालायच
हा म्हणजे आपल्याला कोनता कलर पायजे असला तर जे वेगवेगळ्या कलरच करता येते.
हा होय. पांढरं हे ते केसरी पिवळ
मग तुम्ही सर्व असा कलरच तुम्ही करून देता
होय होय.
हम्म. मग कस तरी पण रेड कसं लावलाय त्याच
दीडशे
दिस
हा लांबडं सांडग डिस हो दीडशेच
होय हा ते मग साहित्य म्हणजे आम्हाला पाहिजे असलं तर साहित्य आम्ही द्यायचं सगळं.
आम्ही बिल तर सगळं दीडशे रुपये आमचंच अस ना तर आ तुम्ही तांदू दिला. तर मग ऐंशी रुपये
ऐंशी रुपये काय होन आणि शाबूचं मग
शाबूच दोनशे वीस न आहे.
दोनशे वीस रुपये किलो सगळं तुमचं हा हा मग या उन्हा्हात भरपूर चांग केला असलेला.
कस ऑर्डर येईल तस आहे का अजूनपर्यंत आल्यात आता आज घातल्या डिस्कोच हॅलो हॅलो हा हॅलो
हा बोला
हा कट झालं पडत. हे सल भरता आवाज
हा रेंज ला प्रॉब्लेम आहे ना जरा
हम्
माझून ना ऑर्डर येतात तसं तुम्ही घेत. जातवा
होय होय ह्यावेेळी जास्त आल्यात. म्हणजे सगळ्यासनी असं एक एक जण एके जण कस सांगतील तस सांगतील तस केलं.
हा हा मग उडीत पापड तेन करत.
करते करते. कि ते पण करते. की उडदाच पापड करते. ते ते तीनशे रुपय किलो.
तीनशे रुप-
हा तिकट सांडग घातोय.
होय. म्हणजे उण सर्व प्रकारच सडगे तुम्ही करून दे-
होय होय. हम हम
हा हा. होय. असं माहित झालं की म्हणजे, आम्हाना पण द्यायला तेन येतय, म्हणजे कोणाला तरी शेजारी सांगायला येतय ना.
आता भरपूर घेऊन गेलीत सगळी गावात हिकड तिकड अस. परगावचं. सगळ लयी घेतलीत. ऑर्डर लयी आली ह्या वेळी. आणि करून द्या म्हणालेत का?
ताय ओ म?
आता फेब्रुवारी पसन चालू केलत.
नाही म्हणजे ह्याच वर्षी
होय होय. न मागच्या वेळी केलतं, तेवढं म्हणजे कुणाला माहित नव्हत नायी अजून. म्हणजे दरवेळी करतंय, खर तेवढं कुणाला येव- नव्हत. मग ऑर्डर येत- ते कस, कस येईल तस मग जास्त
हा म्हणजे कस माहित होईल तस तुम्ही म्हणजे जास्त प्रमाणात तुम्हाना ऑर्डर यायलाच हवी.
मागच्या वेळी होते खरं जास्त नव्हत तेवढं. मी ह्यावेळी म्हणजे कोुणाला कसं माहितच होईल तस आलं ह्यावेळी
हम हां ना काय नाही बघा
हम
म आणि कोणतं काय म्हे आणि काय दुसरा व्यवसाय म्हणजे
नाही नाही काय नाही एवढं ह
सांड्यांचं
होय होय म्हणजे लाडू बनवून द्यायचं असल तर लाडू करून देते तुम्हासनी कुठलं पाहिजे ते. बेसनचं, शेंगोळ्याचं हा गारवा पाहिजे असेल तर? गारवा
गारव्याचंपण घेताय काय?
घेते की.
म सजवून
हा हा सगळं. होय. म्हणजे किती भाकरीे असतील, काय असतील? त्याच्यावर.
हा हा मग एका गारव्याला किती घे ता हो?
काय ते?
एका म्हणजे एक गारवा तुम्ही तयार करून देन दिलात
हा मग ते भाकरीवर असतंय, म्हणजे पंचवीस भाकरी पन्नास भाक री असं. मग त्याच्या प्रमाणं ते सगळं करा लाग ते ऊसळ, हे ते असं.
जे सगळं अस
हा हा सगळं मिळणार ते होय. हा पन्नास असलं तर तीन हजार रुपये. भाकरी, हा पन्नास भाकरीला सगळंच. भात हे ते सगळं आमचंच. हा.
आणि लाडूचं मग
लाडूचं कसं अस सल तसं. बेसनचं आणि शेंगोळ्याचं. शेंगोळ्याचं अडीचशेनं हाय. सगळं आमचच. हा तुम चं, तुम्ही दिल्यावर. हा म्हणजे मजुरी.
हा हा.
दिल्यावर, हे अडीचशे रुपये मजुरी एक किलो हा आणि आम तसं तर म जास्त दर. म्हणजे किती वेळा सामान घातले, काय केले त्याच्यावर.
हा हा
हम्मम् आता करून दिल आता ती दहा बारा किलो करून दिले लाडू शेंगोळ्या च घेते होय
आणि बेसनस
ण क बेसच कसे मजुरी आम हेगळ द द म्हणजे खजुरी दोनशे रुपये आणि रव्याच दोनशे रुपये
हा हा चाल चाल जस म्हणजे आम्हाना आता पाहिजे असलं तर आम्ही करून घेऊ तुमच्या
चालते की
चहते ना
हो आता झाल आता करालय छापी इत नाही दूदच किितु हे हम्म हम् आणि तुम्ही छापीलाग नाही
आमचे चहा दिन झाले आता इथन पुढं संध्याकाळची जोडणी लवकर लागते
होय होय आमच पण सात साडेसात ला म्हणजे ेव जेवते त संध्याकाच करायचं
होय
आणि त्या लवकर आवर आणि गरम असल्यामुळ नंतर नंतर गॅस कशी खूप गरम होतय
हे होते जास्त घाम आणि हे लई उकडाय चालू होतंय चुली कशी नकोच होते घ्यास कशी
होय होय
आणि काय काय नाही बघा तुम्ही कुठले कुठले पदार्थ खातात काय नवीन काय असं हॅलो हॅलो हॅलो